हां झालं चालू
हा चालू झाल
असं पाच मिनिटं आपण जे रेग्युलर बोलतो ना जसं बोलतो तसं बोलायचं पाच मिनिटं झाली का पाच मिनिटं चार मिनिटं नाही त मंग कायकिर दहा मिनिटाचं हे असय ते
हा का म आता हा कॉल किती मिनिटा कसय?
आता पाच मिनिटं बोलू आपण, नई तर तीन मिनिटं बोलू. काही नाही एवढं आन मग ती एकदा ओपन झालं का, मग ती चालू राहत ना पुढची टॅक्सी येत चालते ना मग.
हा आणि फोन कट झाल्यावर मंग काय त्याला आपल्याला सबमिट
हा मग सबमिट कराच मग पाच प्रश्न येतात त्याचे उत्तर द्यायचे.
हा. अस हाय ते काय एक कॉल झाल्यावर पाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आता हा कॉल सबमिट नका करू आणि तुम्हीच ते पण प्रश्न करा मी निस तू उत्तर दे तुमच्या प्रश्नाचं.
नै तिकड तुझ्या साहेबमदी तुलाच प्रश्न येईन ते ऑनलाईन.
हा का, नाही बोलताना म्हणून राहिले मी. नेमकं तुम्ही तिकड कशा बोललेत तेज्या सोबत? तस बोला माझ्यासोबत मग मी तस बोलते तुम्ही सोबत म्हणजे ते आपल्याला सांगाचं नाही ना, आपलं ठिकाण सांगत
न कईच नई आता को रे कट होऊन राहिली आपली चालू हाय कॉलिंग आपली. काय ते हा आसंय ते. कईच नाय मा काय? किती? हा का? हं हा, हा कॉल मी सबमिट हु राहिलेत. आसच साधं आपलं जस बोलणय तसंच लगी. दिवसभर सबमिट होत्यात.
हा, हा. जे आपण बोलतो समजा तेच बोलाचं.
हा.
हा
गीता तईच आल हो ना आत्ता हा पण त्या वहिनी मला कॉलिंग करा, लं हां हां नाही न तुला काही काम नसंत मंग तुनस पास करून घेती
हां तस करा मंग नज ते त्याच्या मतानं क होऊन जातात मग पाच झाल्यावर हे पाच मिनिटं झाल्यावर
नाही ना आपणच अंदाजी पाहून कट करून द्यायचं नाही तीन मिनटं दाखवतंन ते वर हां मिनिटं दाखिवतं पाई द बाई एक मिन्ट तं, दोन मिनटं झाली आता आपल्याला
हां, आणि ते राणीनं केला होता ना मला कॉल ती मला का आणि त्यात तुम्ही काहीच बोलू नका म्हणे मी हून बोलते म्हणे नुसतं तिनं कॉल केला बाई मला ती काय बोलत होते ते मायाज लोक आवाज बी आला नाही आन् काही नाही अन् ती म्हनी कॉल सबमिट झाला म्हनीं
नई-नई आसं नई
कितं झालास सां
चं, मी ताबड तोबच आले घरी
अं हां
हां समीर आलता येडलोक लं घ्यायला आमच्या घरा लोक अं हां मिथीरामचे बोल त्याच्या जवळ बसलेत जर गेल्या आल्या म्हातारी कडं मंग तू आला न लं हे चाल्ली मी
न हा का
ते खिडक्या काडक्या कलर देऊ राहिली जर व्हाईट काय म्हणते म्हांत्यल त ही प्रायमर हा म लं मधलं मारून घेऊ म्हटलं किचन मधलं सामान लावून देऊ आंनं अ सात त्या दिवसात येऊन जाऊ बाई इकडं, दुकानाची इतकी देइनू राइली ना दंदासनी हो राईलं दूकानाचा आजीबात
ते येऊन जाऊन ते जमत नाही न म
हां हे काय कर, हे काय करते जेवाला आले क तिकड झोप पण राहत्या कशाला आले तिकडच बसत्या आणि इकडं पाहिनास नी आसक आसं कय चिमी इकड ये ना त लगी सकाळच झालं चाली लई या घरातील नवीन त दुकान चालूचचे आज सकाळची अन आ अन महाग असल तर दुकान बंदच राहती
तेच ना मग नाही इकड सामान टाकून घ्यायचं अन लगेच इकडं राहाय जायायचं तुम्हाला काही पूजा ते घालायला लागत नाही का
नाही करू आता गोड जेवण जसं मी आज सांगते करू बाकी नाही कई आ आहो नाही नाही करावच लागतं जस केल्या बिगर आप पल्यालाच चांगलं नई वाटत तसं
तेच ना म
हो ती वास्त ओ मज्जितीतले लेकरं आणून बारीक बारीक
हा हा
बनवायची गोड जेवण
हा कोरायला
हा सगळ्यालाच आपल्याला मोठी बी करू शकतो पण आता लई बकाचं झाला आता मग तेच ना आणि त्यांच्यात ना म सान्याचा चष्मा खरडा त्यानं मला पण पन्नास हजार रुपय लागले त्या चक्रात होती मी सात त्या दिवसात ले काहीच नई आता ती लेजर ऑपरेशन म्हणत्या ना ते केेलंनं तीचं मग अ ऐंशी हजार रु कुणी सांगितलय ते पण मग कमी करता कर आता पन्नासमधी करून देईल त्यानं मग एमजम मधी केलं ना मग
हा का
हा आणि ती योजनात कोणत्याच बसत नाही ती आपण म्हणतो पाच लाखच कार्ड येन हेन ते काहीच नाही बसत
नंतर ते कार्ड कशालाच नाही उपयोगात येत. तो निसता तात्पुरता राहत ते हाये म्हणून ते कागद काढू काढूच तर इकडं कितीक वेळ निघुन जातो.
त्याच्यामुळेच म्हणलं जाऊ दे बाई, पण आता ते ना तिच्या चेहऱ्यावर निशानीच होती ना? कोण हे रे? पाहा ना कोण? होवु शकतं हम्म. त्याच्यामुळं
जाऊ दे बरं झालं मग
उं कट करते अन लावते. तुम्ही
हां हां चाला